आवाज येतोय.
हा येतोय ताई. नमस्कार नमस्कार
कशा आहात ताई तुम्ही
बस मजेत तुम्ही
हो बघ आज फादर्स डे आहे
आह
आज फादर्स डे आहे आणि आपण आई वडिलांवर याच विषयावर बोलतोय
हो हो हो फादरडे आज हम्म
ह बोला
मतलब आई वडील आपल्यासाठी काही नाही करत भाऊ असं तो मुलांना चांगले संस्कार पण करतात दान आणि मुलांसाठी प्र शाळेमध्ये जाण्यासाठी शाळेमध्ये जाण्यासाठी जाव इथं क्लास चांगला आहे तिथे शाळा तिथं चांगलं शिक्षण मिळतं त्या शाळेमध्ये. चांगल्या उच्च शाळेमध्ये आपल्याला पाठवतात बी परत क्लास पण व्यवस्थित लावून देतात. जेणेकरून विद्यार्थी विद्यार्थी पण आपल्या जवळचा,. चांगली पाहिजेल. अशा विद्यार्थीची मैत्री आपण करायला. पाहिजेल.
पाहिजे हो आई वडील आपल्याला सगळं म्हणजे, पाहिजे आई वडील आपल्याला जन्मापासून. आपल्या शेवट जोपर्यंत त्यांच्या जीवात जेव तोपर्यंत ते आपल्यासाठी सगळ्या गोष्टी करतात सगळे म्हणजे सगळ्या गोष्टी करतात.
या घरातले काम असो या, बाहेरची गोष्ट असो.
आणि हम्म वाद संवाद कसा साधायचा कोणाशी कस बोलायचं संताप करायचा नाही, रागविष्ट करायचं नाही, थोडं समजून घ्यायचं, मग आणि काही गोष्टी. पहिले मुलं. वडील तर ते पप्पांना जाऊन सांगत नाहीस. चल्ला जायचं. असल या कुठे वस्तू घ्यायची असली तर मग ते आईलाच रिक्वेस्ट करता की मम्मी तू पप्पांना सांग मी सांगेल तर पप्पा ऐकणार नाही.
हम्म.
असेच सांगतात ते मग आई सांगते व्यवस्थित कि देऊन द्या भावा तो मागतोय तर. सलीला जाऊ द्या त्याच्या सोबत. मित्र आहेत.
छोट्या मोठ्या गोष्टी. असतो ते आईला शेअर. करतो. पण जेव्हा मोठं संकट येतं ना तेव्हा आपल्या आपल्यासोबत आपला बाप उभा असतो. आपले वडील असतात आपण आईची जाग. कोणीच घेऊ शकत नाही तशी बापाची जागा पण कोणीच घेऊ शकत नाही कारण, की जेव्हा खूप मोठे संकट असेल ना आपल्यासोबत तेव्हा, ज्या वेळेस आपल्यासोबत आपला बाप उभा असेल ना तेव्हा आखी दुनिया इकडच्या तिकडे जाऊ दे कोणीही काही करू शकत नाही.
तो बाप बोलून दाखवत नाही आईतरी बोलून दाख होते कि मी सगळं करते मी घरातले काम करते माझ्याशिवाय काही होणार नाही मग तुमच काही असं होणार नाही मग तुम्ही असेच करता तुम्ही तसेच हे बाप म्हणतो हा आईची कटकट चालू असते पण माझ्या मनात
बरोबर बापाच्या चपला झीजेपर्यंत तो तेजतेज काम करत असतो जो आपण म्हणजे स्वतःची चप्पल झिजली खराब झाली तरी बाप विचार नाही करत तो विचार करतो माझा पोरगा किंवा पोरगी कॉलेजला चालेत त्यांच्या पाया चांगली चप्पल पाहिजे. त्यांच्या खांद्यावर चांगली बॅग पाहिजे त्यांची पुस्तकं चांगली पाहिजे त्यांचे कपडे चांगले पाहिजे. आता तर आपल्या मुलांना मोबाईल वगैरे लाग आसतो तो बाप स्वतःचा भले साधा मोबाईल वापरेल पण मुलांना लोन वर काढून पण मोबाईल देत
हो आणि परत आजुन
गरज हे
हो बनेन वगैरे फाटले त म्हणत पण नाही की मी घेऊन येतो बनेन आसं एखाद्या वेळेस बाई तरी सांग ते की जा तुम्ही तुमच्या साठी बनेन नाही तुमच्यासाठी घेऊन आपण या दाडी वगैरे करायची असली तर बाहेर जात तो जातात तर शंभर दीडशे रुपये आरामात लागून जातात. एक रुपये दोन रुपयाच ब्लेड अस दाडी घारी करत त्यांना माहिती की आपल्याला घरा खर्चं चालवला लागतो हिला सांगून काय उपेयग नाही आसं एक त्यांच्या मनातला मनात एक गोष्ट त चालूच आस
ते म्हणतात, ना आता दिवाळी दिवाळी आली जरी काय झालं तरी बाप बाबा माझ्या बायकोला आहे का साडी? किंवा माझ्या पोराणा कपडे आहेत का आणि आपण म्हणल तुम्ही घ्या नाही नाही माझ माझ्याकडे आहे ना माझं राहुदे तुम्ही बघा हे बाप बाप हे गोष्टी तो
मनातलं मनात तो घुटतच असतो. मनातलं खे सेअर करू शकत नाही नंतर मग मुलगी मोठी असते. मुलगी झाल्यानंतर मोठी मग तिच्यासाठी इकडे तिकडे बघण्यासाठी चालू असतं की बाबा चांगलं वर मिळेल तरच चांगली गोष्ट आहे माझ्या मुला मुलीसाठी मी दोन पैसा खर्च करेल पण चांगलं स्थळ बघेल बुवा जवई बापू चांगला बघेल, तर इका तिकडे विचारपूस करून करून काही शोधत राहतात शोध हा
चांगलं म्हणजे नाही का एक वेळ वेळ हुंडा दण्याची वेळा तरी चालेल पण बाप ते सुद्धा करतो म्हणजे ते म्हणतात काहीच जीव नसेल त्याच्या अंगात पण कुठूनही पैसा कसाही उभा करतो.
हा शोधून ते व्यवस्थित लग्न वगैरे लावतो जेव्हा लग्न लागतं तेव्हा, मुलगी सासरीे जाते. सगळ्यांना सोडून तेव्हा आता तू खूप ओडते आईच्या गळ्यात गळा टाकून, पण तेव्हा बाप फुभार असतो. पण त्याला बी असं वाटत की माझी मुलगी तेव्हाच त्याच्या डोळ्यामधून अश्रू निघतात. पण ते शेअर करू शकत नाही मनात मनातल्या म्हणतात आणि आईला बी सांगतात की, ह आज तर फोन आलाच नाही हीचा
नाय आला हो.
त्याच्यामुळे चालू अस की मुलगी आपली चांगली बस
बरोबर
आणि काही बी निमित्ताने भेट त्यामूळ जातात ते की नाही बाबा ही इकडे काम आहे घंटियाला आलो होतो या लग्नाला आलो होतो तर इकडे येऊन गेलो चाल चालू त्यांच असं मनात असत की आप आपली मुलगी सुखात आहे का नाही?
बरोबर आहे
हे फक्त नुसत बघतात ते डोळ्याने लोकांचे अनुकरण करतात. आणि मग नंत तर... मुलगी हा आली का मग मग अस का? तिला काय घेणार? मग हे पैसे बाजारात जाऊ नये तिला काय? लागेल तर तस घेऊन दे नाही म्हणू नको आई म्हणते हा.. घेऊन देते. आईला तेन वरतून सांगत असत तर कोणाच्या मनात
सांगत नाहीत, सांगत नाहीत, खरच सांगत नाहीत शेवटपर्यंत ते बाप कधीच बोलत नाही की माझा असं आहे.
हा आणि मुलांविषयी बी त्यांच प्रेम जास्त
खरचं राग पोरांना रागवतात बोलतात, त्यांना वाटते की पोरांना बोलत पोरांना वाईट वाटतं. पण ते पोरांना त्यांच्या चांगल्यासाठी सांगतो. की बाबा तुम्ही सुधरा आज आम्ही जे दिवस काढले. आमच्यापेक्षा तुमचे चांगले दिवस यावेेत. म्हणून बाप पोरांना ओरड तो ओरडतो किंवा ओरडतात किंवा बोलतात.
आणि वडील हे घरातला एक सरा असतो. जर वडील राहिले तर कोणा शिवाय दृष्टी पण घराकडे बघत नाही आणि अ वडील राहिले करता धरता ते कसे बी असले या पिणारे असले चांगले असलेत आणि कमी पैसे बी कमवणारे असले पण इ्जत वगैरे देणारे लोक सगळे येतात पण की नाही ते दादा असे चांगले आहेत त्यांचा स्वभाव चांगला आहे ते चांगलेच आहेत भाऊ अस त्यांच्या मनात सतत त्यांच्या आई मुली मुली मुलांविषयी असं त्यांच्या मनात चालू असत
चालू असत चालू असते नाही हो
आई तरी बहिणीला आईला तिच्या मम्मीला असं सांगू शकते कि हे असे करतात ते तसे
तसे बनतात हो वडील वडिलांचा जीव जेवढ मुलींवर असतो ना तेवढं म्हणजे काही जगात नवऱ्याच्या सुद्धा जीव मुलींवर नसेल तेवढा वडिलांचा जीव मुलींवर खूप असतो प्रत्येक वडिलाचा जीव मुलींवर खूप असतो म्हणजे आता माझ्या डोळ्यात पाणी आलाय माझ्या डोळ्यात भरले खरच प्रत्येक वडिलांचा पाणी आलं डोळ्यात वाटलं कारण की वडिलांचा जीव मुलीवर खूप म्हणजे खूप असत भयंकर
सांगू शकत नाही ते कि माझी मुलगी अह गुणी संस्कारी आहे असं कधीच म्हणत नाही ते काही तरी सांगू शकते जगाला कि माझी मुलगी चांगली आहे सगळे काम करतय स कर आहे तिच्या वडिलांचं सगळं टिफिन वगैरे बनवते जेवण वगैरे वाढून देते हे सगळं काम करते पण बाप कस कधीच म्हणत बाप फक्त ऐकूनच सांगतो की नाही माझी मुलगी तर गुणी आहे बस
बस बरोबर आई एक वेळ म्हणते चुका काढते कि बाबा त तुला ही भाजी येते तुला शिकता बाप तीच भाजी खायला आणि म्हणेल नाही ग तू चांगली बनवलीस छान बनवले
असच असंच बोलत असतात ते जाऊ दे ग लक्ष नाही द्यायचं असं म्हणतात बाप
नाही खरंच गोष्ट आहे एक शेअर करत नाही एक वेळ बाप आई आपल्यावर हात ते पण बाप कधीच आपल्याला हात उचलत नाही
हम्म आणि जर कोणी जर वाईट एखाद्या वेळेस वाईट याच्याने कधी कोणी बघितलं तर बाप त्याला सोडत नाही कि माझ्या मुलीला असं का केलं तू कसा बी असो तो बाप कोणी असो मुलगा असो या कोणी माणूस असो काही वादिवाद झाला कशावरून तरी आता जर चांगल्या घरी सासरी दिली मुलगी एखादी्या वेळेस सांगितलं मुलगी सण कर कर बेटा तू थोडंफार चालू असत घरात जर एखाद्या वेळे जास्त झालाल तर मग ते दोन शब्द बोलतातच म लज नाही राहला नाही जात
हम्म बरोबर
तर मग ते बोलून सुद्धा मी मग हो योग्य वेळेस बोलतो आम्ही आम्ही असं बोलत नाही जर संस्कारच आमचे चांगले आहेतेत आमच्या मुलीला तो त्याच्यामुळे आम्ही हे नाही करत भाऊ असं
नाही बरोबर आहे
आणि आपली मुलगी जर संस्कार असली ते स्वतः म्हणतात की नाही मग माझी मुलगी चांली तरी ते म्हणतात नाही ब जाऊ दे चुकलं असेल माझ्या आईंच चुकलं असेल या सासूबाईंच चुकलं असेल असं बोलायला वादिवाद मग त्याच्यामुळे मग असं हो
आपल्याला मिळाले असतात तेच आपण पुढे आपल्या खासरी वागतो का
असा आई आज फादर डे आहेत आज तुम्हाला कॉल केला याच्याने तुमच्याशी बोलून खूप ह
खूप मलाही खूप छान वाटलं नाही खरं निघाली खरंच मलाही छान वाटलं की जरा आ फादर्स डेच्या निमित्ताने खर तर त्यांच्यासाठी एक एक दिवस असो
ह आणि ताईंच खूप धन्यवाद की त्यांनी आपल्याला फोनवर कॉलवर संवाद करायला सांगितलं ग असं तर आज त्यांच्या निमित्ताने हा थँक्यू ताई धन्यवाद हम ह